हो, हा ताई, आवाज येतोय का?
हा, येतो आहे.
झाले मग, प्लॅनुसार, वि्हजिट नुसार, विजिट.
विजिट?
विजिटच प्लॅननुसार चालू आहे का?
हा ना, चालू आहे ना.
त्याच्यानुसार काम करते तू?
प्लॅन लिहून दिल, त्याच्यानुसारच काम करते का?
नई प्लॅन नुसार पण, आणि प्लॅन नुसारच मग आपल्याला काम देतात ना ग ते.
हम्. नाही तो, तू नव्हती त्या दिवशी ना प्लॅन लिहून घेतलेला आपल्याकडनं, तू होती ना तू पण?
होती होती, बरोबर. त्या दिवशी का म टिंगला गेले होते, त्या दिवशीच प्लॅन ग
हा हा.
नाही ना, हा ना.
ते बोलले की, प्लॅन लिहून घ्या म्हणे, या प्लॅन मध्ये तुमचं काय काम राहिल ते बघायचं मग तसं तुम्ही करायचं, आणि मी आमच्याकडनं लिहून घेतलेले ना, मग एकदा स्तंदा मातेला गोड्यासाठी आम्ही हे करू, मग संधाला गृह भेट देऊ. असं दोन तीन ठिकाणी दिल, मग अशी किती स्तंदा आहे कि, तुम्हाला तुम्ही ते अ असं आठ आठ पंधरा दिवस तिच्याकडे जातच राहतील, आठ चार आठ दिवसात जात जाते, अशी एक व्हिजिट ठेवायची म्हणे, कि त्याच्यात सगळं सांगायचं म्हणे.
असं का? प्लॅन नुसार न काम होत नाही ग ताई कारण की हे गरोदर माता असतात ते कधी डिलवरी होऊन जातात.
हम्म.
आपल्याला माहिती माहीत थोडं राहतं काय? ते हे हे
तेच ना काय नाही ते आपल्यात पण त्याच अस नसतात. आपण आपल्यावर असत आपण आता काय काम करणार त्या दिवशी कायच होऊन जातं. आपण हे करू करतो आणि ते दुसरं काय वेगळं होऊन जातं.
मग दुसरच काम निघून जात.
तेच ना?
जा चुकला काय आणि ते ते ग कोट पांढरीला अ शिबिर आहे ना आरोग्य तपासणी तिथं बोलवलेलं आहे का तुम्हाला?
नाही सांगितलं ना कधी आहे.
उद्या आहे ना चोवीस तारखेला.
उद्या!
हा.
नाही बोलले फोन करून ते जवळ ज ज्यांनाच सांगतील आपल्याला नाही सांगे आम्हाला नाही सांगित- तल फोन करून मॅसेज वगैरे पण टाकला नाही ना अजून ना?
नाही ना ते
मेसेज पण ग्रुप वर नाही टाकला ना?
नाही.
हम्. आता तर आज पाऊस पण पडून गेला कुठे ठेवतील ते आरोग्य तपासणी.
हा. पहिले अंदाज म्हणजे पहिल्यापासूनच प्लॅन करून ठेवलेले आहे त्यान ना ते करणारच.
हा का?
हा ते म्हणजे डॉक्टर पण गावातलेच आहे सांगत होते ना? हा वडगाव वडगावला पण पी एसी आहे का?
वडगाव कोपंड्री एकच येतं ना मग एकच हो होईल ना त्यांचं
हा हा गावातलेच डॉक्टर आहे पी एस सी चे असे म्हणतं होती गीता ताई
म्हणजे वडगाव कोडपाण डे एकच आलं ना?
एकच झालं एकच ठिकाणी करणार ते
हा.
हा आमचं कस त्या दिवशी मोठ शिबिर झालं होतं ना ते बाहेरचे डॉक्टर आलेले होते मग
हा हा. ते तुमचं मोठं झालं ते हे आम्हाला पण बोलले होते सर की आरोग्य दा आरोग्य कॅम्प ठेवायचा म्हणे पण आताच काही नाही ठेवता येणार कारण की - - सीझन असा झाला की पाऊस पडून गेला आता यावेेळेस तर कोणीच नही येणार.
हा ना.
आपलं कसं आहे गावात आता पावसाचा किती दिवसच वाट पाहताय पाऊस पडला की, काही नाही सगळे कामाला लागून जातील उद्या तर कोणीच दिसणार नाही.
दिसणारच नाही.
हम् गावात, कोणीच नाही दिसणार आम्ही तर आज चांगला पाऊस पडला उद्या तर सगळे शेतात राहतेत बाबा.
सगळे शेतातच दिसणार लोक.
हा ना.
पूर्ण महिना चालला गेला ना आस
जून महिन्यात पाणी लागून जातो पहिल्या तारखेपासून ते आता आजची एकवीस बावीस तारीख येऊन गेली, मग कसं काय नाही लोकं घाबरून जाणार.
मग
मग लोक असं सांगतात कि अ मोदीने का पाऊस व डग पण विकून टाकले म्हणे.
हहहह,
म्हणून तर पाऊस येत नाही मग, स्टेटस ला बघायचे ना. कोणी कोणी कसे स्टेटस ठेवतात, आता सगळं विकले म्हटल्यावर का ढग पण विकून टाकले. खड्ड्यात पाऊस येत नाही म्हणे.
हा
सांगता येत नाही कोणते शोध लावून डगं पण विकून टाकणार पाऊस नेण्यासारखं तर काय
मी पण बघितलेलं होत. स्टेटस वर दोन बाई आणि माणूस असतो. तो माणूस म्हणतो या वर्षी पाऊस पडतच नाही खूप उशीर झाला पूर्ण महिन्या चालला गेला असं म्हणतो ना. ती बाई म्हणते मग या वर्षी ना, पावसाची केवायसी केली नसेल.
हम्् तसं पण होऊ शकत मग स्टेटस व्हिडिओ ला स्टेटस बघितले की, खूप एवढे वाचण्यासारखे असतात मग काय करणार आहे. असं पण होऊ शकत, त्यांनी कायतरी शोध लावला वरती जाऊन काय बघितलं असेल. होऊ पण शकत त्यांनी रोखू पण शकतात ते पावसाला.
हो का?
पाऊस काय उन्हाळ्यात पण येतो, हिवाळ्यात पण येतो, कधी पण येतो आता.
प्रदीप
सीझनच राहिला आता थंडी, आता थंडी कशी थंडीच्या दिवसामध्ये थंडी लागते. गरम ऊन कसं असतं उन्हाळ्यामध्येच असतं, पण पावसाचं नसतं काय. पाऊस उन्हाळ्यामध्ये पण येतो, हिवाळ्यामध्ये पण येतो, कोणत्या पण टायमाला येतो.
कोणत्या पण टायमाला येतो, त्याला म्हणजे टाईमच नाही वेळेच ना
टाईमच वेळच नाही त्याला, या उन्हाळा चालू आहे की हिवाळा चालू आहे.
चालू आहे.
हम्म. जेवण, स्वयंपाक झाला?
काय सांगि
स्वयंपाक झाला?
नाही ना, बाकी आहे ना.
हां का?
हां शेतात च हू. काही नाही आहे आता, माझी मुली अंघोळ करत आहे ते पाणी गरम करते आहे. मी आता.
हां का, शाळात जाते का गावातच?
हां, गावातच आश्रम मध्ये जातात.
हां का, आश्रम मोठी भरलेलीये?
नाही. मोठी नाही आहे. वर्ग कुठं कुठं आहे? ग लांब लांब आहे. पहिली दुसरीचा वर्ग कुठं? तिसरी अ पाचवी सहावीचा कुठं? नववी दहावीचां कुठं?
हां का?
हा.
जा तिकड राहतात, पण शाळला?
नाही, तिकडं नाही राहतात. पहिले, बाहेर गावच्या पण मुली शिकायच्या इथं.
असं ताण फैलीला आहे तशी नाही ना एकदम मोठी शाळा?
नाही, नाही, आता आता काम चालू करणार आहे ते शाळा बांध बांधणार आहे आता. ह
हा का?
हां.
हम्म, म्हणजे दहावी पर्यंतये ना?
हा दहावी पर्यंत हाय.
म कसं शिकवतात ते?
अ, म्हणजे ते सुमित्रा ताईंचं कसं आहे ना घर भाड्या प वरती गेल्या
हां, हा, हम्म, हां, का? पण आश्रम शाळा आहे का ती?
हां आश्रमशाळा
म अजूनपर्यंत कसं काय नाही बांधल आश्रमशाळा इथं?
जागा नाही देत ग लोक.
हां का? पण मग दुस मग गावातलेच शिकतात फक्त आश्रममध्ये?
हा गावातले एवढेच शिकतात आता.
हा का, बाहेरचे नाही ना?
बाहेरचे नाही घेतात. त्यांना मग राहायची सोय पण पाहिजे ना ग त्यांना.
हां, पण तिकडं राया त्यांना बघण्यासाठी हि पण आहे ना?
आहे ना. अधि शिक पण आहे.
हा ना.
ती पण डेंजर आहे ना.
हा का?
हा पहिले म बाहेरच्या मुली पण शिकायच्या होत्या मुले पण शिकायच्या होता. ते मग ती काही काही बोलत असेल ना
आश्रम म्हटल्यावरत आश्रम म्हटल्यावर आता सगळे पण ठेवू शकत पण तिकड राहायला सोय नाही ना शाळेत शाळा नाही ना म्हणून तर म्हणजे आश्रमच येते मोठी
कुठे हे
म्हणजे आता सारखी मोठे आश्रम मजे पण राहायला जागा नाही ना म्हणून
हा हा हा
राहायला जागा नाही अजून शाळा बांधली नाही ना म्हणून
हा
हम्म
आश्रम जर असेल तर सगळी सोय पाहिजे मुलांना
मग आश्रम राहिले तर मग सगळी पाहिजेल.
हा इथं खूप जागा आहे पण लोक देत असच होत नाही नाही ना
देत नाहीत सगळी कडे तसच सगळीकडे देत नाहीत.
असच जागा पडलेली असते संडासाला जातात काय करतात लोक पण जागा नाही देत हा आता तर हा आता तस दिलेल आहे सरपंच आणि गावकरी सगळे मिळून सांगितलं ना मग आता दिलेली आहे जागा
हम्म
हम्म आता बांधणार आहे ते म्हणजे खांब वगैरे लावून तार वगैरे ते बांधत आहे आता
पण दुसरं काम बाकी आणि हा का कडा बांधयला तर एक दोन वर्षात तरी लागून जातील.
हा किती काम काम मोठं आहे ना ते त्याच्यामुळ.
त्यामुळ तुझं स्वयंपाक झाल का स्वयंपाक चपात्या बनवल्या आम्ही हा चपाती बनवून झाले आणि बटाट्याची भाजी बनवती आमचं लवकरच बनवून देतात. ह ह सात वाजलेपर्यंत स्वयंपाक होऊन जात. हा लवकर कारण कि हे मूल रडतात ना लहान आहे लवकर ल तर करून जातो.
हा ना परत लाईट पण नसते ग या वेळेस पावसाळ्यामध्ये लाईट
लाईटवाल्याला पण काय पण बहाणेच पाहिजे लाईट बंद करायची. हम्म
कुठे थोडा पाऊस पडला काही वारा तरी पण बंद करून देतात. पाऊस संपल्यावर पण सोडत नाही
आमच्याकडे पण आहे पण डीमे. अस का आमच्या कडत आज नय ये? हाय ना. आमच्याकड आहे पण डीम ये. अस का? हम्म दोर म्हणतो ताई फोन लावते का नाही? नाही तिचे काॅल पूर्ण झाले त्याच्यामुळे लावत--म्हणजे आत आठवड्याचे किती पाहिजे? तीस. तीस, महिन्याचे की आठवड्याचे? एका आठवाड्यात ते-मग तिथे कोणत्या आठवड्याचे झाले?
हम्म.... म तिला पण दोन आठवाडे झाले असेल दोन आठवड्यामध्ये
मग आता ती या महिना- या महिन्याला. काॅलज नाही लावणार? नाही ना. कोणाला लावू शकते नाहीती दुसरं लावलं आपण लावल ना तरी पण लागणार नाही तीला फोन. आ
हा.
हा. म्हणजे पूर्ण झाले तिचे? हा, ते ती तीस कोल पूर्ण झाले का मग काय तरी उपार-उपाय करतील ना मग? बहुतेक हम्म अजून दुसऱ्या महिन्याला दुसरे येतील ना? हा- हा दुसरे येतील. हम्म पण भारी काम केलं तिने बाई पोरगीनी
हा.
हा पैशी पण लगेच ट्रान्सफर झाले. सुमित्राचे पण दोनशे चोवीसशे रुपये झालेले हाय बोलण. तुझे दाखवले का नाही किती झालय? कोणाते? तुझे. माझं दाखवत नाही ग. ते थूने बँक एड केलं